हो तुमचा
हा आता येतू कावज
हो बोला कुठल्या इशवर बोलायचे
का आता गणपती गणेशोत्सव आलाय त्या विषयावर बोलूया तुम्ही काय गणपतीची मूर्ती वगैरे ठरवली का
हो हो ठरवले की
होय का
हो आमच्या घरी दरवर्षी शाडू मातेचा गणपती आणतात
होय का हा बरोबर आहे म्हणजे कसं त्याचं विघटन पण होतं ना आजकाल ते गणपतीचे कलर वगैरे आलेत त्यामुळ कसं नदीचं प्रदूषण वगैरे होत
हो त्या पीओ पीमुळे माश्यांनाही देखील प्रॉब्लेम होतो नदी प्रदूषित होते
हा बरोबर आहे सगळ्यांनी हाच विचार करायला पाहिजे म्हणजे कसं शाडूच्या मातीचे गणपत आणले तर ते पाण्यामध्ये विरगळतात आणि ते पाणी आपण झाडांना वगैरे वापर शकतो त्यामुळे पाण्याच प्रदूषण होणार नाही
ती माती ही चांगली असते फर्टिलायझर असते
हो बरोबर आहे दादा तुमचं कोडीमूर्ती किती मोठे वगरे आणता तुमच्या घरी काय
तीन फुट
होय का तुम्ही स्वतः बनवून घेता का
हो आम्ही कोकणमध्ये राहतो ना मग आमच्या घरीच मूर्ती घडवतात
होय का म्हणजे काय तुम्ही ते व्यवसाय वगैरे करता का गणपती
हो आमचा कारखाना आहे मोठा तीन एकरात
होय का मग तुम्हाला भरपूर अशा मंडळां वगरेशा ऑडरे वगैरे येत असतील गणपती बन
नाही आमच्या इकडे मंडळात गणपती नाही बसवत घराघरात बसवतात हो आमच्या आजोबांनी चालू केलेलं आहे
हा मग तुम्ही ते कलर वगैरे वापरता ते नैसर्गिक वापरता का गणपतीला
हो हो नैसर्गिक कलर
होय का दादा मग छान तुमच्याडे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात म्हणजे असं जोरात वगैरे साजरा केला जात असेल
हो हो आमच एकत्र कुटुंब आहे
काय काय करता मग तुम्ही गणपती उत्सव साजरा करायला
काका काकी आत्या सगळी पहिल्यांदा येते चार पाच दिवस आधी
हम्म
आणि परत नंतर मग तयारी चालू होते आरास करणे
हा
हम् परत गणपतीला अ हेि करणे कस्टमाइज करणे धोतरने सोने फेटाने सोने.
होय का.
ज सर्वांना जल्लोष असतो फार.
किती दिवस असतो तुमच्याडे गणपती दादा?
पाच पाच दिवस हो.
छान म्हणजे मुंबई पुण्याचे सगळे तुमचे नातेवाईक वगैरे एकत्र येत असतील. ते पाच दिवस तुम्ही छान म्हणजे असं आनंदात घालवत आशिला.
हो रात्री भजन कीर्तन कधी कधी नाटक हो.
अच्छा छान आहे म्हणजे तुमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धत आहे का?
हो हो.
छान आहे तुमच्या आख्या वाडीमध्ये वगैरे सगळे जण शाडूच्या मातीचीच मूर्ती बनवतात का?
हो हो आमच्यात नवीनेतात आम्ही सर्वांना आधीच सांगून ठेवतो.
होय का? छान मग तुम्ही काय डेकोरेशन आरास वैरे कशी बनवत ती पण म्हणजे असं होम मेड वगैरे बनवता का म्हणजे नैसर्गिक पद्धतीनेवररे
आरस देखील आमची नैसर्गिक असते. हा इको फ्रेंडली असते. केळाची पानं असतात. नारळाच्या फांद्या असतात.
होय का.
माग मागच्या वर्षी आम्ही नारळाच्या कवटीचा मोदक बनवलेला.
अच्छा आरस बनवलेली का? कशी बनवलेली दादा जरा सांगता का?
काय नाही हो आमच्यात आजीने एक घम्याला बनवलेलं. तेव्हा आम्ही नारळाची कवटी चिटकवलेली. आणि त्याला मग दोन्ही बाजूनंनी असं टोपल्याना नारळ वगैरे चिटकून त्याचा मोदक बनवलेला.
आणि वरती मग छत वगैरे कसं केलेलं दादा?
छत आपली केळ्याची पाने नारळाच्या फांद्या. जीकडे लईच स
त्या मोदकाचा स्टेप वगैरे कसा दिला ददा तुम्ही?
शेप तसाच त्या कवठ्यांनी नाराळाचय.
कशा चीटकावलं मग तुम्ही त्या टपला वगैरे घमेल्याला वगैरे?
त्या आत्ता नवीन एक पद्धत आली ना हॉट ग्लू वगैरे काहीतरी त्याने चिटकवली.
होय का?
सर्व नैसर्गिक सर्व नैसर्गिक कायच म्हणजे अ बाहेरच सामान आहे सगळं आपल्या शिवारातलं रानातलं असलेलं सामान.
होय का.
हो तुमच्या इकडे कस करतात?
आमच्याकडे पण छान असं गणपतीचं डेकोरेशन वगैरे बनवतात. आम्ही काय आता बाजारातून ती फुलं वगैरे येतात रेडीमेड. तीच आणतो पडदे वगैरे काय असेल तर ते पण लायटिंग वगैरे लावतो. आणि काय जर बनवायचं तर मग ते थर्माकोलचे वगैरे आजकाल रेडिमेट भेटतातच की डेकोरेशन वगैरे आजकाल वेळ कुणालाय ओ प्रत्येक जण आजकाल बिजे ना आम्ही शेरात राहतो त्यामुळे वेळ नसतो डेकोरेशन वगैरे बनवायला.
आं तोच फरक आहे शेरात आणि गावामध्ये.
तुमच्या इकडे तयारी आधीच म्हणजे महिनाभर आधीच सुरू होत असेल हो ना दादा?
हो आमचे सगळी फॅमिली मेंबर जे बाहेर गेलेत ना ते येतात परत गावाला गण गणपती साठी सुट्टी काढून.
मग काही पूजा वगैरे असेल तुमच्याकडे.
हो नवीन जोडप बसतं सत्यनारायणाच्या पूजेला.
होय का.
छानाय छाय मकाय तुम्ही प्रसाद वगैरे कसं बणवता काय.
प्रसाद आपला शिरा गोड भात.
होय का मोदक वगैरे बणवता का नाय गणपतीला.
मोदक आमच्यात र.
कसे बनवता मोदक दादा तुम्ही कश्याचे आवडतात तुम्हाला मोदक.
आम्हाला घवाच्या पिठाचे त्तळेले मोदक आवडतात.
होय का कोण बनवत तुमच्यात मोदक वगैरे
आमच्या पप्पा बनवतात.
होय क्हा.
अच्छा आणखीन काय कर ओ दादा तुमच्याकडे मदी विसर्जन वगैरे काय मिरवणूक वगैरे काढता का तुम्ही.
आमच्याकडे डिजे नसतो डॉल्बी नसतो कायच नसतो आम्ही आमच्या. ट्रॅडिशनल पद्धतीने विथ सर्जन करतो.
आच्चा छाय म्हणजे बकते मै छान वातावरणात तुम्ही विसर्जन करता गणपतीच.
ओ अभंग म्हणतो.
एकच्युली दादा तसंच करायला पाहिजे. आजकाल बगिटलना ते डॉल्बी वगैरे येतात मग ते धोनी प्रदुषण होतं. ती मुलं वगैरे नासतात मग ते दारू वगैरे पितात. अन ते गणपती आपल्यात असतो म ते देवाची दिदी आवेलना होते ना . ते समाज्यामदे चालय ते कुठतरी थांबायलाच पाहिजे.
ओ.
एगदम छान भक्तीमय वातावरणात. टाळ मृदंगाच्या नादा साथिने गणपतीचे विसर्जन व्हायला पाहिजे.
नक्कीच हो.
पण नाचकाल कसाय मान्स तण नाचकाल तुम्ही एवडा मोठा डिजे आनला की आम्ही तेच्या पेक्षा मोठा आन्नार. आजकाल कशी मंडळा मंडळांमध्ये कशी वर्गणी गोळा करायची. एक स्पर्धा चालते.
ओ आमचेकड मंडळच नाहीत.
सण उत्सव म्हणून गणपती असा साजरा करत नाहीत ती एक स्पर्धा म्हणूनच साजरा करतात. तुमचं मोठं म्हणजे तुमची सजावट मोठी आमची मोठी असं.
खरं हाय ना ताई विषय कसा असतोय ही गण पती गौरीे आपली संस्कृती हाय जुनी संस्कृती हाय ती आपली.
हो दादा ह्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत. हेचं आपलंच अनुकरण आपली पुढची पिढी करत असते ना. आपल्या मुलांना त्या दिवसाचं पटवून द्यायला पाहिजे. गणपती आपण का साजरा करतो लोकांनी एकत्र यावं. सगळ्यांनी मिळून मिसळून राहवं. किंवा ते छान ते चार पाच दिवस आपण आनंदात साजरे करावे आजकाल बुक्कीच्या जेवणामध्ये माणसाला थोडा एक आनंद भेटावा म्हणजे त्याच्या रुटीन मधून. त्यामुळे आपण हे सण वार उत्सव साजरे करतो.
हा आणि ते तीन चार दिवसात निगेटिव्ही जाती घरातली.
हां घरात जी काही ऊर्जा वगैरे असते. ती भक्तिमय वातावरणात वगेरे निघून जाते. सगळ्यांना सुख शांती समाधान लाभू दे अशी आपण देवाला प्रार्थना करतो. गणपती कसं हे आपलं आराध्य दैवत आहे.
महत्वाचं म्हणजे हॅलो
हा बोला ना दादा.
महत्वाचं म्हणजे सर्व कुटुंब एकत्र येतं.
हो बरोबर आहे. त्यासाठीच लोकमान्य टिळकाणी गणपती उत्सव साजरा केला की लोकांनी एकत्र यावं. आपल्या समाजामध्ये. लोकांना आजकाल वेळ नाहीये त्या सनावराच्या निमित्तानं लोक एकत्र येतात. सन वार उत्सव साजरे करतात म्हणून आपण गणपतीचा उत्सव साजरा केला. पण आजकाल लोकांना ना त्या दिवसाचं महत्त्व राहिलं नाही ते त्याचा दुसराच अर्थ काढून सण वगैरे साजरे करतात. त्यांना एक तर सुट्टी भेटते हा चला मग आपण तेवढे दिवस एन्जॉय करूया. असं म्हणजे पहिल्यासारखं काही राहिलं नाही आजकाल दादा.
तुमच्या इकडे गणपती कशाचा असतो.
आमच्याकडे काय ते मूर्ती भेटते तीच आम्ही आणतो बाजारातून विकत.
होय का. आता एक नवीन प्रकार बी आलाय मूर्तीचा.
होय का दादा.
हो. आपले जून जुन्या रद्दीपासून मूर्ती बनवतात.
कशापासून?
रद्दी रद्दीपासून कागदा कागदांपासून.
अच्छा ते इको फ्रेंडली हा बरोबर आहे म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ पदार्थांचा वापर करता येईल. अन् त्यामुळं कसं निसर्गाची हानी पण होणार नाही आणि पर्यावरणाची पण नुकसान होत नाही त्याच्यामुळ. पर्यावरण आज आजकाल बघितलं ना आपल्या हवा वगैरे किती दूषित आहे पाणी. वायु प्रदूषण जल प्रदूषण. आपलं काहीतरी कर्तव्य आहे की आपण कुठेतरी पर्यावरणाच्या हानी किंवा प्रदूषण होण्यापासून रोकायला पाहिजे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच् शक्य जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजेत इको फ्रेंडली. ध्वनी प्रदूषण कसं कमी करता येईल किंवा या हव्यातलं प्रदूषण कसं कमी करता येईल. त्याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. शरीराला खूप हानिकारक आहे हो हे आजकालचं प्रदूषण. जल प्रदूषण म्हणा वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषण. लोक कानाचे वग म्हणजे आवाजाने डॉलबीच्या वगैरे कानाचे वगैरे त्रास होतात. ते आपण कुठंतरी हे थांबवायला पाहिजे आपण आजकाल सुशिक्षित लोक आहोत.
हो.
सगळ्यांनी जनजागृती करायला पाहिजे सगळ्यांनी छान भक्तीमय वातावरण वातावरणात सण उत्सव साजरे करायला पाहिजेत.
हो निसर्गाला त्रास कि आपल्याला बी त्रास.
हो हो निसर्गाला त्रास दिला की आपल्याला पण त्रास होतो बरोबर आहे दादा तुमचं.
आत्ताच्या टाइमला तीच चालूय बघा.
हो हो छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून धन्यवाद.
मिनटं झाली का?